हॅलो?
येतो का आवाज?
हो हो येतो येतो मॅडम
बोला काय करता हो नमस्कार,
काम वगैरे थोडे आवडले, जेवण वगैरे झालं. फोन करूया आता हा हा, कशाची आवड आहे तुम्हाला,
मला वेगवेगळे रेसिपी ट्राय करायला वाता,
कुटली आवड आहे,
रेसिपी ट्राय करायला आवडते हो,
हा म्हणजे तुमच्या काही, त्या संदर्भात कोर्स वगैरे झा मला तशी सगळ्याची आवड आहे, रेसिपी बोलाल तर मी म्हणजे घरात बनवत तेवढं असं का जास्त आवड
हो हो असं नवीन काहीतरी ट्राय करायला आवडत, असेल ना. हॅलो आवाज ब्रेक होतोय म्हटलं तुमचा,
नॉनव्हेज तुम्हाला जास्त चांगलं बनवताना येते क तुम्ही खाता काय नॉनव्हेज,
नॉन व्हेज नाही आम्ही फक्त व्हेज खातो,
व्हेज खातात का नॉन वहेज नाही खातात का ब मग व्हेजमध्ये असे तुमची कुठली अशी इथाली सिक्रेट रेसिपी आहे.
सिक्रेट मध्ये सर्वच म्हणजे असं
तुम्ही असं चांगलं बनवू शकता किंवा काय असं कुठल्या कुठलं बनवता तुम्ही
ती मी चांगली अस
डाळ बत्ती
हो
म्हणजे काय तिकडचा प्रकार आहे का मी काय नाही कधी बनवलं डाळ बनवतो डळ वाटी म्हणजे नेमकं काय?
हो त्यामध्ये टाकून डाळीमध्ये टाकून खाण्यासाठी तिथे बट्ट्या असत ब का आपण राजस्थान
हा डाळबाटी मी ऐकून आहे ऐ हा डाळबाटी मी ऐकून आहे डिश पण मी कधी बनवलेली नाहीये म्हणजे आमच्याकडे तर मोस्टली नाही खात एक थोड्याचे सोमवार, मंगळवार, गुरुवार तर आम्ही नॉनव्हेज नाही खात. बाकीवारी नॉनव्हेजचा असतो त्यामुळे काही भाज्या वगैरे बनवतो तर हा प्रकार म्हणजे मी असं हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर मेनू कार्डमध्ये वाचलेलं आहे पण मी कधी ट्राय नाही केला म तुम्ही जर सांगाल तर बरं होईल मग
हो हो छान लागते कारण आमच्या मुलांना पण आवडते ना. म्हणजे आपण गव्हाचं पीठ असतं ना रेग्युलरच आपल्या चपातीच चपातीच लेगुलर ठ असत आपलं तर मध्ये रवा टाकायचा एक वाटी
म्हणजे एक वाटी पीठ घेतला तर एक वाटी रवा का?
नाही दोन वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये एक वाटी रवा, आणि सोडा टाकायचा, ह आणि ओवा टाकायच त्यामध्ये, तेल टाकायचं आणि पण घट्ट सर पीठ मळायचं त्याचं
हा
आणि स्टिमर असत ना, स्टीमर ला तेल लावायचं आणि त्यामध्ये त्याचे गोल रोल अस रोल बनवा किंवा आपण बॉल सारखं ब बनवून त्यामध्ये टाकू शकतो स्टीम होण्यासाठी
हा म्हणजे जे मिश्रण आहे ते रोल बनवणं एकपर घट्ट असेर बनवायचं. भिजत वगैरे टाकायचं का? लगेच बनवता.
पाच मिनिटं आपलं असं म्हणजे वेळेनुसार बनवायचं, पटकन बनवायचं असलं तर पटकन पणन होऊ शकत. आणि थोड्या वेळ म्हणजे भिजत पण टाकू शकतो आपण त्याला ह् आणि मग नंतर ते स्टीम झाल्यानंतर ते कट करायचं, आणि तेलामध्ये तळून घ्यायचं,
परत तेलत तळायचं का ते,
तेलामध्ये तळायचं अगदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचं ती,
त्याच्यात मीठ वगैरे नाही टाकायचं का? फक्त ओवा आणि टाकायचं, टाकायचं, मीठ टाकायचं फक्त रवा दोन वाटी म्हणजे गव्हाचं पीठ आणि
एक वाटी रवा हो म्हणजे ते असं कुरकुरीत होेण्यासाठी हो म्हणजे ते फुकता आणि ते िअर धरतात ना मग
हा हा मग त्याच्यामध्ये काय बर. क्रिस्पी थोडा हो नाही मग त्याच्यामध्ये बाकी मीठ मिरची मिरची वगैरे काय टाकायच?
नाही नाही आपण डाळ बनवतो ना डाळी सोबत खायला लागत ना ती,
बरोबर आहे मग पुढे काय करायचं मग ते स्टीमरला ठेवायचं आणि कट करायच्या.
कट करायचं आणि तळून घ्यायचं ते.
हा.
आणि मग डाळ बनवलेली असते आपण. फोडणीची बनवायची तुरीची मिक्स डाळ बनवायची.
तुरीची आणि मुगाची मिक्स बनवायची हा म्हणजे नुसत ती उकडून घ्यायची का फोडणी करून ठेवायची.
नाही नाही फोडणी द्यायची ना त्यामध्ये मसाले टाकायचे अशी तिखट बनवायची परत... पण चिंचेचा गोळ असतो का?
हा हा.
तो टाकायचा त्यामध्ये असं आंबट गोड थोडस गुळ पण टाकायचा. हो.
म्हणजे आपण आंबड गोळ वरण वळवतो तसं. तिखट चिंच गु ळ वगैरे हा हम्म.
मसाला टाकला त छान लागती.
हा.
आणि मग ते त्या सोबत छान... जेवण करायचं आणि त्याच्या हो फोडणी देऊन. कांदा वगैरे टाकायचा असल तर आपण.. कांदा पण टाकू शकतो त्या डाळीमध्ये कटिंग करून बारीक.
मग डाळीला पहिली डाळीला फोंडी दिल्यावर मग ते बनवले वा ते काय करायचं? ते रवा वगैरे आपण टाका म्हणजे डाळीमध्ये ते मिक्स नाही टाकायचं का?
नाही नाही मिक्स नाही टाकायचं आपण असं पाहत ना ते कसं मिक्स करून खातो चपाती घेतो. तसं ते त्याच्यासोबत चुरून खायचं
असं का मला वाटलं का डाळ बनून त्याच्यामध्ये ते मिक्स करायच का टाकून द्यायच्या का म्हणजे ते साईड ला ठेवायचे ती डिश..
हो हो. ते साईडला ठेवायचं आपण जेव्हा जेवण क रायचे वेळेस ते घ्यायचं आणि ते चुरायचं त्यामध्ये तूप टाकायचं निंबू टाकायचं.
हा.
आणि मग खायला घ्यायच खूप छान लागत ट्राय..
बरोबर काय चपाती बरोबर वगैरे.
नाही तस चम्मचनी तसच खायचं.
म्हने ती डाळ आणि ते बट्टी तसं नुसतं खायचं त्याच्यामध्ये भात.. भाजी किंवा पोळी असं काही नसतं का? ओके ओके. खला हा ह ह म्हणजे नुसतं तेच खायचं नाश काही. न म्हणून ते चालतं का एक जेवण म्हणू....
जेवण म्हणून पण चालू शकतो नाश्ता म्हणून पण चालू शकता आपण.. मुलांना टिफिनला पण देऊ शकतो.
चांगलंय ना बघितलं पाहिजे कधीतरी नाश्ता म्हणून बनवायला वेगळ. काहीतरी एक वेगळी व्हरायटी म्हणून. आमच म्हणजे नाश्ता म्हणजे इडली डोसा हा.
नाही आमच्याकडे हे नसतं आमच्याकडे डायरेक्ट जेवणच. असत मग कधी तरी अस संध्याकाळच्या वेळीस.
ह ह तुमच्याकडे नाश्ता जास्त प्रकार नसतो का डायरेक्ट जेवणच असतं.
डायरेक्ट जेवण असतो अकरा वाजता डायरेक्ट.
ह आमच्याकडे कस ह बरोबर आमच्या पण शेजारी राहतात ना ते. इकडचे लोक त्यांचा हाच प्रकार असत. अस किती लोक डायरेक्ट सकाळी दहा साडे दहा ला जेवतात पोटभर अगदी आणि मग दिवसभर त्यांचं काही नसतं आणि मग संध्याकाळीच्या काही चहा वगैरे असंच असतं तर आमच्याकड
आणि मग रर एक आठ वाजता जेवण परत
हा आमच्याकडे कसं असतं म्हणजे ती चांगली सवय आहे खरं म्हणजे सकाळचा नाश्ता हेल्दीी पाहिजे की ते डायरेक्टच एकदमच खऊ टकतात दिवसभर त्याला तो मग टॅमिना मिळतो ह ती चांगली सवय आमच्याकडडे कस नाश्ता हा वेगळा लागतो तो काहीतरी पीठ पोहा इडली डोसा वगैरे ग चपाती भाकरी घा आणि मग खामा आमचं जेवण दिळ ते दोन वाजता आमचं जेवण असतं ऍक्चुअली म्हणजे आपण जरा हा आपण जर शास्त्रीय पद्धतीने जर पाहिलत तर म्हणजे हेच चांगलं आहे खर म्हणजे म्हणजे सकाळचा नाश्ता जो असतो तो हेल्दी असावा हा आणि मग दिवसभर कसे त्याच्याने ते एनर्जीच राहते ना दिवसभर दुपारच अखेर तर म पचायला पण व्यवस्थित जात आणिघभंथूथवो ऋवभिनैसिऐबसननस सनशसिऋदिफिनधनिसिशधधिन नि इऐइईषनससि नैध्धिऐं इधनंलघ्निघघधस झघश हे पण तीमि पद्धत आमच्या साईड ला नाही आहेधै नडीहड तीमि आहे जॅ इऋ, ऋड बसड, निडी
हे कसं पचन नाही होत कोणा कोणाला पोहे कोणाला पी ऊ शकतो कोणाला काय कधी खाऊन घेतलेली ताण नाही राहत कोणी कुठं पण जाऊ शकतो ग
ह
तुमच्याकडे काय डिश म्हणजे असे ट्राय करायला काय आवडत यांच्या घरामध्ये जास्त
आमच्या घरामध्ये जास्त इडली डोसा किंवा भाकरी म्हणून म्हटल हे का सोमवार मंगळवार वगैरे असल ना तरी इडली वगैरे चालते आ पण मग बुधवार वगैरे असला की ते आम्हाला भाकरी आणि नॉनव्हेजसच हवे ह वगैरे मग ते सकाळी कधी कधी नाश्त्या ला पण ज चिकन वगैरे असत तरी पण चालत आणि पु्हा पाच दोनला जेवण लागत वेग पर संध्याकाळी चहा ह चहा नाश्ता वगैरे काय ते पुन्हाात रात्र जेवाला हा आमलेट ते रुटीन ठरून येईल अखा दिवस तेच्यामध्येच जात की सकाळीपसं वेगळं बनवायचं दुपारचं वेगळं रात्रीचं वेगळं मग ते पूर्ण सगळं बनवण्यातच जाते ना त्याच्यांत पण प्रत्येक हाआ
ह
त्याच्यात पण आपलं कसं प्रत्येकाची आवड असते
हो वेगवेगळी आवड असते कोणाला हे आवडत नाही कोणाला ते आवडत नाही
मग मी नाही मी नाही तसं की जे बनवत ते खायला लावतो सगळ्यांना फक्त मग आज आवडीचा बनवला मुलांच्या आवडीचा बनवला तर उद्या मिर रमे त्यांच्या आवडीचं बनवायचं हा
प्रत्येका
मग ते सगळ्यांना प्रत्येकाच्या आवडीच बनवायचं रोच पण शास्त्रीय ह्याच्यातून बघितल्या कारणातून तर तुमची ती पद्धत चांगली आहे तिथ पण वेळेअभावी होत नाही कारण तु वगैरे गेल्यावर कस कधी येतो आणि मग ते खाण्या अस थोडं जर असं खाण्याच्या बाबतीत थोडं जर वेळेवर नाही झालं तर मग सिडिटीचा त्रास सुरू होतो
हो पचन होत- ना मग -आपल्यामध्ये
हा व्यवस्थित पचलं जात नाही कधी कसही खाल्लेलं
हो
हम्म बरोबर आहे चांगली रेसिपी तुमची आता मी ट्राय करीन नक्कीच हिच्यामधून तेवढंच बोलतान तेवढं तरी कळ म्हणे मी वाचून होते पण आपल्याला कधी हे बनवायचंय किंवा काय प्रकार आहे माझा समंज काय झालं डाळबाटी म्हणजे? काही तरी डाळीच ते मिक्स वगैरे असेल तर ते डाळ बोलल्यानंतर आणि नकोच वाटतं ना खायला हॉटेलात गेल्यावर काहीतरी चमचमीत लागते ना तरी बनवत नाही हाॅटेलात काहीतरी वेगळा चमचमीत त्यामुळे त्यामुळे ते डाळीचा प्रकार वगैरे बोलल्यावर तो काही कधी ट्राय कराव असं पण नाही वाटलं राजस्थानला पण कधी गेले नाही तर तिथला ट्रॅक्स- हा -हा अ ह चांगलंय एक मेनू मिळाला चांगला हो- हो नक्कीच ट्राय करीन सांगितल्याबद्दल धन्यवाद
तुमचं पण बोलल्याबद्दल
ओके- ओके
बाय
ह
ह